काय कराल्यास
काय नाही बघ बसलोय
जेवलीस काय नाही
नाही अजून जेवायचं आहे तु जेवलीस
नाही अजून अजून भाजी करायची हाय
हम्म
हम्म
झोपल्यास का काय
तुम्ही काय आज पोळ्या बनवलाय काय मग
नाही बाई आज नाही बनवले उद्या बनवणार बग
उद्या म्हणजे तुम्ही महाराष्ट्रीयन बेंदूर करताय काय
महाराष्ट्रीयन पण करतोय आणि कर्नाटक पण करतोय
दोन्ही पण करताय
होय
हम्म हम्म हम्म
हम्म आणि तुम्ही आणला काय नाही बैल
आम्ही म्हणजे आम्ही बैल बाहेर आणायला जात नाही आमच्या इथं असं म्हणजे दारात ते बायका येत नाहीत काय कुंभारांच्या कि बैल वगैरे तयार करून ते बुट्टीतन घेऊन येतात
हम्म
तसंय
हम्म
कोणकोण म्हणजे. ज्यांना पैशाची गरज आहे तिनी पैसे देत म्हणजे पैसे द्या म्हणतात ना कि ते असेल तेवढं. नाहीतर एक एक जण धान्य मागतात त्याच्या बदल्यात.
व्हय.
हम्म मग आमच्या आजी तेन, म्हणजे आमच्या शेतात कसं ज्वारी वगैर वगैरे असते ना, मग आमच्या आजी एक एक किलो अस ज्वारीस देतेया.
हा हा मग एक किलो ज्वारी द्यायला लागत्या.
हम्म म्हणजे असं आपलं मापट वगैरे नसते काय ते.
हा हा
तसं देत्या एक मापट एक किलोचच आहे आमचं.
हा हा
आणि जर बैल घेतलं तर काहीतरी तीस काय चाळीस रुपयेला मग हाय बैल.
हम्म मग तुम्ही कधी पोळ्या करणार आहे? आम्ही नाही आम्ही बैलं नाही आज पुजत. आम्ही कर्नाटक की बेंदूरला बैला पुजतोय, त्या दिवशी त्यावेळेस करतोय आणि आज उद्या फक्त पोळ्या करतोय.
हा हा हा आम्ही पोळ्या तर उद्याच करणार. आज नाही काय केल्या पोळ्या.
आम्ही पण आज करणार होतो दुवादस होती म्हणून- पण अं उद्या आणि करायला लागतात म्हणून नाही केेलं म आज म आज काहीतरी गोड नैवेद्य खीर वगैरे काहीतर करून दाखवायचं.
म्हणजे अजून खीर वगैरे काही बनवला नाही व्हय.
अहं गोड शेवाळ्या बनवून दाखवल्यात निवद. संध्याकाळी बनवायची काहीतरी खीर आणि जेवण करून दाखवायचं.
तुम्ही काय झोपलाय की काय मग?
ना बाई झोप या लागलीया.
मला वाटलं झोपल्यास.
अजिबात नाही, झोप झोपत नाही ब मी मला लइ झोप नाहीये.
आं
मी लय झोपत नाही गं.
होय दुपारचं झोपत नाहीस.
नाय नाय म दुपारचे वगैरे झोपत नाय.
संध्याकाळच डायरेक्ट मग,
हो संध्याकाळीच
मग दुपारच का झोपत नाहीस तू?
लय झोपलं क नाही आहे अंग वगैरे म्हणजे आपलं फुगत असतय ना, त्यामुळं त्यामुळं नाही झोपत गं सुस्ती त्या अंगात हो त्यामुळे नाही झोपत मग.
म्हणजे असं आळस आळस आल्यासारखं होत.
हा तसं होतंय.
मला वाटलं जाड वगैरे असं काय होते काय काय.
हा तेच की जाड पण होतंय. परत लई झोप म्हणजे लईच वगरे जर कंटाळ आला ना तर मग झोपते मी कधीतरी.
होय काय.
हम्
जाड वगैरे होत असत तर मग मी रोज दुपारी झोपलीच असती.
होय कॉलेजमध्ये रोज तुला झोपु दिली असते ना.
नाही नाही नाही तस नाही. तरी पण मी आमच्या मामांच्या घरी होतो ना तेव्हा मी दुपारी झोपायची. पण मी नाही बाई जाड झाले.
अगं प्रत्येकाचं शरीर वेगवेगळ असतं ना आता एक एक जण कशी असतात.
आमची मावशी आमच्या मामाच्या मुलगीला म्हणत होती की दुपार लय झोपायच नाही जाड होते तेन म्हणून. आणि ती तरी सुद्धा झोपायची सोड पण तिची काय तब्येत अशी जाड म्हणजे असं ढोल्या बायका असतात तशी नव्हती.
हम्म.
पण तरी सुुद्धा तिला असं वाटायचं कि ती जाडच आहे.
हो काय जाड नसेेल ग मग ती.
अगं तिची हाईट आहे ग आणि हाईटच्या माना तिची तब्येत बरोबर आहे पण सगळ्यांना काय वाटे की नाही ती लय जाड आहे परत म्हणजे आता लग्नाचं वय आहे ना तिच. मग तिला जरा स्थळ वगैरे बघायला लागल्यात तरी सुद्धा त्या तशाच. करतात आणि एखाद जरी स्थळं आलं तरी त्याला असं लागून पडत्यात की नाही करायचंच नाही करायचंच. हाय चांगला आहे असा आहे तसाय
अगं त्या जुन्या विचाराच्या बायका असतील ना कारण आताच्या ताच्या बायका कश्यात आहेत पहिला मुलाचं शिक्षण वगैरे बघतात त्यानंतर मुलगीला पसंत आहे काय नाही तिच्या घरच्यांना कि नाही असं बघतात ना.
नाही बाई आमची मावशी एक म्हणजे मावशी काय वेगळीच आहे आमची लईच अशी हे करत्या. नाही ती जस म्हणाल तसच व्हायला असं आहे तिचं.
हम्म.
आम्ही काय नाही लक्ष देत सोड लई अस
असं अगं एकेकांचा स्वभाव असतोच तसा आता त्याला काय करायचं.
असतो ग पण लिमिट मध्ये असायला पाहिजे ना एखाद्या माणसाने पण. असं नसतं एखादं ऐकून येते म्हणून त्यालाच बोलायचं.
होय.
हम्म.
हम् मग काय करतेस आणि कॉलेज ला गेली नाहीस का आज?
नाही मला सॅटरडे संडेला सुट्टी असते ना कॉलेजला.
हो पण अजून फिक्स नव्हतं ना सॅटर्डे संडे सुट्टीचं.
हा म्हणजे फिक्स नव्हतं. आम्हाला म्हणजे आता तिथली काही स्टुडंट आहेत ना, म्हणजे माझे सिनियर. त्यांना बँकवेटला घेऊन चाललेत ना. त्यामुळं हम्म.
हम्म, मग शिकवायला सुरु केलं का नाही?
नाही म्हणजे फ्रायडेला तेवढी बुक्स दिल्यात आम्हाला आता.
हम्म.
आता उद्यापासून चालू करणार. काय बाई
काय नाय.
युनिफॉर्म वगैरे काही नाही दिला अजून उद्या देतील, युनिफॉर्म आणि बॅग द्यायची हाय. आणि स्टेशनरी साहित्य थोडं द्यायचं आहे.
तेनीच देतात काय?
होय स्टेशनरीचं सात साडेसातशे रुपये द्यायचेत ना आपण त्यांना.
काय देतात त्यामध्ये म्हणजे स्टेशनरीमध्ये?
स्टेशनरीमध्ये चारशे पेजेस वह्या परत दोनशे पेजेस वह्या, शंभर पेजेस परत अजून पेन पेनच बॉक्स देणार आहेत. परत पाऊच देणार हायत, कलर पेनचं बॉक्स देणार हायत, व्हाईटनर देणार परत हायलाइटर देणार आहेत. एक शिजर देणार हायत. परत अजून काय आहे त्याच्यामध्ये. हां शॉपनर, इरेझर अजून पेन्सिल आणि स्टीलची लाॅंग स्केल देणारेत.
मग एवढं सगळं तुम्हाला लागतं का तिथे?
आणि छोटा कॅल्क्युलेटर देणार आहेत.
हम्म.
हम्म.
मग साडेसातशे मध्ये तरी बरं आहे की, एवढं सगळं म्हंटल्यावर.
होय म्हणजे माझी एक फ्रेंड काय केली माहिती आहे का, की बाहेर चौ कशी केली आधी ह्या सामानची, कितीपर्यंत जाईल? तर तिला सतराशे स अ सतराशे काय साडेसतराशे रुपये कायतरी होत होते. म म्हटलं की, त्यापेक्षा कॉलेज मधनं घेतलेलं परवडतंय ना मग आम्हाला.
होय.
कॉलेजमधनच घ्यायचं म्हंटलं मग.
हजार रुपये वाचतंय ना तुमचं वरचं.
होय.
हां.
तरी पण बाई फी मुळं काय लय टेन्शन येतंय, फी आणि भरायची हाय अजून माझी.
होय. फी पण भरपूर आहे तुम्हाला.
अगं मला पहिल्यांदा काय वाटलं माहितीय काय, की हॉ हॉटेल मॅनेजमेंट म्हणजे नुसतं काय किचन मधलं वगैरे असेल. पण जेव्हा काल पुस्तकं दिली का नाही आम्हाला परवा दिवशी. तेव्हा ते बघून, गून आणि सरांनी जरा असं सांगायला चालू केल्यानंतर असलं डोकं फिरलं माझं. आईशप्पथ म्हणलं. काय खऱ्याच नव्ह हे. ती कुठली कुठली मसाल त्या मसाल्यांची माहिती ती मसाल कुठ कुठनं आल्यात ती कशी तयार, झाल्यात असं तेन हाय त्यांच्यामध्ये. व्हय सगळं इंग्लिश आणि त्यांच्यामध्ये नुस्ता मसालच, परत तो कोण त्या मसाल्याचा शोध कोण लावला कसा लाव ला असं तसं डोकच फिरल काल नसत पुस्तक बघितल्यावर माझं. आणि फर्स्ट सेमिस टर ला अकरा विषय कोण ठेवते होते फर्स्ट सेमेस्टरला अकरा विषय.
हम्म
हम्म हम्म आणि
तेच.
हा बाई खोळ्याचीच घाई आहे सगळी आता..
हम्म
हॉटेल मॅनेजमेंट सोप्पं आणि दुसऱ्यांना पण, तेच की आम्ही आता दुसऱ्यांना पण असं सांगितलं ना, काही करत्यास हॉटेल मॅनेजमेंट करतोय हा ते काही सोपच हाय. हि ग्रेवी करा ती ग्रेवी करा हेच वाट ते पण मला पण असंच वाटत होतं पहिला पण जेव्हा पुस्तकं दिलीत. सहासमजल की काय नाही हे नुस्ता ग्रेव्ही ब्रेव्ही नाही आहे म्हणून.
आहां
व्हय तर काय बाई ते आता. झालंय.
सगळं झोप्प नसतंय ग.
काय ते
सोप्प नसतंय म्हणलं कोणती पण गोष्ट.
हम्म चालतंय मग ठिवु काय म्हणलं.
बर बर ठीक हे ठेवा.
हां